हॅलो हॅलो आवाज येतोय ए का दनवंती ताई
हो हो
काय करत
काय नाही बसली फोन लावत आज कोणाला फोन बी लागत नाही
हा नागत रुटी दाखवत होत ना अगं झालं तुला लावलं होत तेव्हा नंतर पाहिलं मोबाईल म डाटापनच नाही केलं होत कॉलच करत होती
हा ना
हा त्याच्यामुळे नंतर पाहिलं मग माझ्या माझ्यासू आलं हसून घेतलं नंतर जाऊ द्या तरी मला लाते नू रे म ा ग मोबाईल बघतच नाही हो आणि कलच करत हो
मग रिमाला लागल का नाही बोलली का
हा मग नंतर जाऊ दे आता मी धनवती ताईला कॉल करते मग तुला कॉल केल
हम मी तर म्हणते का बरं आज काय काय होऊन गेलो असून येत ताईकडून
नाही ना अगं दुपारी तर चालू होता नेट पण चालू होता पण कस काही लागलं नाही माहित नाही
हा ना
लावायचा खूप प्रयत्न केला होता मी रेमाला पण लावला नाही लागलं तुला पण लावलं होत नाही लागल गीताने पण कॉल केला होता पण तिला पण नाही लागल
तुझ्या मोबाईलमध्ये डाटा बंद येत कस काय लागणार फान
नाही ग मी ते तर आतामध्ये तस झालं दुपारी तर चालू होत ना
हा नाही
तरी पण नाही म्हणजे वेस् दाखवत होत आणि असं त्रुटी येत होती ते समजले का समजले काय म्हणून येत होतं ना
हा माझ पणत तिकडून येऊन जाता काल इकडून लाग गत नाही
आज कतक जणांचे कोल आले
आस्का
हा
आणि सुरेखा बरोबर बोलली अजून सोनाली मॅडम
हा
अ रुण कमली ताई आणि चौथा कालेत तुझ्या बरोबर बोलत का हा
मी पण आता तू ज तुला बोलते नंतर गीताला लावते मग गीताला लावून कमलेला लावणार काय माहिती झोपून गेली का
कोण गीता
हा
गीताला लागत बी नाही तिच्या घरात रेंज पण राहत नाही तिला बाहेर जावं लागत कुठ लिंबाच्या झाडाखाली तिला फोन लावल मी आताच ती म्हणते आणि नवीन नंदणी अपडेट करायचंय रजिस्टर वर नाव लिहायचं हातपाय बी दुखून राहिले असं म्हणत अस सांगत होते म्हटलं झोप पंगेबाई
हि असं आता चालेल ना मग मी फला लावणार तुझ्या नंतर नंतर बघते अजून एक अर्धा कोकिळा ता ई तर आठ वाजेला झोपून जाते
बापर एवढ्या लवकर
हा पहिल्या दिवशी मी लावलो होत
हा
साडे आठ का नऊ काही तरी वाजले होते जास्त पण टाइम झाला नव्हता हा तिला लावते मग म्हणून लावलं साधारण म्हणजे आपण अस साधा कॉल केला होता मी तर ती काय म्हणायची सनी तर त या दमी झो झोपत आहे म्हणेस सकाळी कॉल करते जाऊन जा एवढ्या लवकर काय आत्ता आमचं जेवण झालं जेवण करून उठले जा नाही ताई आम्ही आठला जो जातात पण आज थोडा उशीर होऊ न गेला सांगत होती. ति मला
हा.
तर आठ वाजताच कसे काय झोप. लागून जाते तुम्हाला हा ना घ.
आम्ही तर रोज अकरा वाजून जातात तरी नाही सुनीता. पहिल्या दिवशी त ती अंजलतााई बरोबर साडे दहा वाजेपर्यंत पोणे अकरा वाजेपर्यंत बोलत होते आम्ही
हम्.
नवा नगर ची अंजली तिची ती लहान ब कि लवकर झोपत नाही ना.
हा.
तिथ मण ते रात्रभर जागरवण करावा लागतो पहाटे चार वाजेला
दोन दोन मुलां ना. दोन दोन मु तिला
एक तर तिला टाके बी पडलेले बसता बी येत नाही तिला
हा.
आणि परत इथं तिच्या साासरी पाण्याची बिटण जाई म्हणून येत नाही ती
बुलायन आलाच आहे ना.
तिकडं ज तिच्या माहेरी आता येणारे दोन तीन दिवस आता असं म्हणत होते. पण तिकडं पाण्याचाच प्रॉब्लेम आहे आता मनात हो.
मग काय करणार पाणी पाणी पाहिजे ग काय पण झालं आपल्याला म्हणजे उठल्या बोलव.
हा आमच इथं बी पाण्याच टन म्हणजे नळी येत लाय. राहिले काय येतच नळ चोवीस तास पण एखाद्या दिवची लाईट नाही राहिली पावसाळ्यामध्ये कुठे हे होऊन जात. तो वारा बरा चालतो ह.
पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांचा हा पावसाळ्यामध्ये तर होत ते ते तर साहजिकच आहे सगळीकडे होत होते. लाईट नाही राहत ना गप कडे लाईट राहिली का आमच तर काही नाही इथ जवळच आहे हेड. पंपा पण म्हणजे आहे पाण्याचा आणि टाकी पण आहे. इथं तर जवळच माझं तर काही नाही नळबीळ असं म्हणजे काढलेले नाही आहे. पाण्याची सोय जवळच असल्यामुळे काही नाही ता
आमचं टेन्शन नाही सूनिता कपडे दु ठवायच पण तिथं टा टाकी हा ना
म्हणजे जवळच आहे ना. दुर पण नाही तर मग त्याची त्याच्यात पण आम्हाला पण पावसाळ्यात पावसाळ्यात आमची पण दिक्कत होते ग जास्त म्हणजे म्हणून पावसाळा राहिला का लाईट चालली जाते. चालत नाही पाणी तर मग हापक्यावर न आणवं लागत आम्हाला.
असं म्हणजे पाणी
त्याच्यामुळे हॅलो
पाणी भरून भरून कपडे धुवावे लागतात.
हा ना पाणी भरून भरून मग घरीच तसच होत. ना हे चार महिने काढायचं म्हणजे कस आहे खूपच कंटाळा येतो ग बाई. म्हणजे असं आता आमला तिथं मोकळं चोकड सगळं दोनी करतात. ना गं आम्ही तर अस घरात राहिलं ना तर कस त
आणि उद्या जाणार आहे का तू बहिणीकडे. हॅलो हॅलो हॅलो